हॅलो. नमस्कार कशे आहात. का माून बदलायल. मी पण मजेत हाय.
हो. आज आपण म्हणजे. आपल्याला कोणत अन्न आवडतं कोणता फूड आवडतं ह्या विषयावर बोलू आपण.
हो बोला नाही बत काय. तर खूपच चांगला दिस कारण ही अन्न ह न. प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे ना.
हो- हो अगदी बरोबर. प्रत्येक व्यक्तीची कसं म्हणजे आवडी-निवडी, प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते ना.
हे राम! जगन्नाथ, प्रेमानंद हो अगदी बरोबर. आणि कसं चांगलं पौष्टि चांगले पौष्टिक आणि हे चविष्ट्ण अन्न हे ना. आपल्या शरीराला ऊर्जा पण देते ना. आणि
मनाला कसंय, आनंद पण देते आणि आरोग्य निरोगी पणं ठेवते ना.
हो, अगदी बरोबर.
घरच्या जेवणात कसंय पण आईच्या हाताची चव असते, प्रेम असते आणि आरोग्याची काळजी पण असते ना.
हो, अगदी बरोबर. आणि कसंय ना प्रत्येक व्यक्तीच्या आवडी -निवडी वेगवेगळ्या असतात ना.
हो
पण कोणाला गोड पदार्थ आवडतात, कोणाला तिखट पदार्थ जास्त आवडतात. हा, तर कोणाला पारंपरिक घरगुती पण जेवण आवडतं ना.
हो अग असं नाही नाहीये ना की रोज एकच अन्न बनवतो किंवा एकच भाजी, आपण रोज वेगवेगळी बनवतो ना. त्याच्यानुसार आपल्या आवडी-निवडी बदलतात.
हो, अगदी बरोबर. आणि माझा आवड-आवडता पदार्थ म्हणजे घरगुती मराठी जेवण, खूप भारीयेना घरच्या घरी. प्रेमाने बनवलेले वरण भात, मग पोळी भाजी, आमटी, कोठिंबीरं मग व वडे, लोणचे, पापड आणि दही हे मला तर खूप आवडते. कारण खूप चविष्ट पदार्थ आहे ना
हा, म्हणूनच आवडतात पण कसंय आपण त्यात म्हणजे कसं आपण कोशिंबीर बनवतो थोडं लोणचं असतं, कमी तेलाची भाजी बनवतो, त्यामुळे शरीर पण निरोगी राहत. अन्न तर भरपूर आवडतं.
हो अगदी बरोबर पण घरगुती जेवणाची ना चव कोणत्याही हॉटेलमधली जेवणाचे चणा वेगळीच असते. आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं ना ती चव नाही देत पण घरी ना खूप घरचं खूप
मला तर फडे आणि सलागिरी भरपूर आवडतात.
हो आणि त्यामध्ये ना प्रेम मग आपुलकी आणि काळजी मिसळ-मिसळलेली अस ते ना म्हणून त्यामुळे असे अन्न शरीरासाठी आणि मनासाठी पण लाभदायक असतील.
आणि अन्न खाताना म्हणजे आपण काही चांगल्या सवयी पण पाळण्याची गरज आहे. अवघे वर जेवणे, अन्न वाया न करणे. शांतपणे चाऊन खाणे आणि जेवणापूर्वी हात धुणे हा अन्नाचा आदक
हे तर खरंच आहे. खूप गरजेचे हे. तर तुम्ही अगदी बरोबर बोलली. पण मला तर सणासुदिला ना बनणारे पुरणपोळी सणासुदीला जे बनतं ना. पुरणपोळी, श्रीखंड मोदक, मग अजून खीर, लहान लाडू यां सारखे गोड पदार्थना ही खूप आवडतात. पण, जास्त करून मग अ गणेशउत्सवातील मग उगडीचे मोदक मग दिवाळीतील फराळ. आणि इतर पारंपारिक पदार्थ हा. हो आणि आपल्या सांस्कृतिक हो. आपल्या सास्कृतीमध्ये तर ओळख करून देतात ना हे पदार्थ.
हम्म लहान मुलांपासून तर वृद्ध सगळ्यांना
सगळ्यांनाच आवडतात अगदी बरोबर हाय. अशा पदार्थामुळे ना कुटुंबातील पण सर्व सदस एकत्र येतात. आणि आनंदाचे वातावरण पण निर्माण होते ना. ह.
आपण कसं आहे सगळं जेवण बनवतो ना. मग त्या दिवशी. आता बघा. रक्षाबंधनास येतोय त्याच दिवशी
हो. त्यात हो. त्या दिवशी पण तोच राहील. पुरणपोळी, वरण भात, मग
हो. तिखट सोबत आंबट, गोड असे सगळे पदार्थ बनत ना.
अ हो. किती, किती भारी ताट किती मस्त सजलेलं दिसतं ना असं सण आला का.
हो. हा. ते म्हणजे त्या दिवशी हो. असं आपण रोज नाही बनवत. त्या दिवशी असं ताट पूर्ण भरलेलं असतं.
आणि असं काही काही ना. ही एखा म्हणजे रोज रोज न बनवता. एखाद दिवशी बनव म्हणून ते आपल्याला चविष्ट आणि खायला प पण मजा येते हो आणि आजच्या काळात तर हाय ना
काय नाही. इच्छाच होणार नाही ना.
हो आणि आजच्या काळात आहे ना. अनेकाना पिझ्झा, बर्गर नूडल्स आणि इतर फास्ट फूड पण खायला आवडते. पण हे पदार्थना चविष्ट असेल तरी माध्यम अ म त्यामध्ये ना तेल, मीठ आणि साखरेचे प्रमाण जास् स्त असते. त्यामुळे ना त्याचे वारंवार सेवन केल्याचे ना आरोग्यावर पण वाईट परिणाम होऊ शकतो ना. आपल्या शरीरात
हो. आरोग्यावर परिणाम होते. पण कश्या पद्धतीने बनवतात ते आपल्याला माहित पण नसतं ना. आपण घरी स्वच्छ करून बनवतो. व्यवस्थित म्हणजे पाणी भरून. हो. तस प्रेम, आदर सगळं असतं ना घरी.
हो अगदी बरोबर. हा. पण हे ना. खायला आपण कमी करायला पाहिजे कारण ते तेल कोणतं फ्रेश. का कोणतं असतं. काय असत. आणि तळण म्हणजे मीठ वगैरे शुगर पण जास्त असते ना. त्याच्यामुळे डायबिटीज वगैरे असं पण होऊ शकतो. मग म्हणून आहे ना फास्ट फूड कधीतरी खावे. पण ये ना रोजचे आहारात ये ना घरगुती आणि पौष्टिक अन्नाच प्राधान्यता घ्यावे द्यावे.
हो. याचा समावेश नसावा. याच्याने वजन वाढते. डायबेटीज वगैरे भरपूर अशे
हो आणि बाहेरच खाल्ल्याने ना शरीर पण चांगल राहत नाही ना निरोगी घरच पौष्टिक आहार घेत ला मात शरीर पण निरोगी राहतो आजाराहून पण मुक्त राहतो ना आपण संतुलित आहार मध्ये कस आहे
मला का
हो आणि संतुलित आहार मध्ये पण धान्य कडधान्य हा फळे भाज्या दूध दही आणि सुकामेवा यांचा समावेश असावा ना कडधान्य मध्ये हा न सार घेतला आणि ना शरीराला पण आवश्यक पोषक घटक मिळतो
हो आपण म्हणजे कसं ब तुम्ही भाजीपाला म्हणा डाळी वगैरे म्हणा आपण भरपूरच वेगवेगळे बनवत कल्पना करी पण
हो तर ह आणि त्याचा त्याचा विहटॅमिन वगैरे भेटत ना आपल्याला हो प्रोटीन वगैरे पण त्याच त्याच होतात ब हो मग आणि त्याचा न त्यामुळे रोग हो आणि त्यामुळे ना रोग प्रतिकार शक्ती ती पण वाढते आपली आणि शरीर पण तंदुरस्त राहते आणि मन ही प्रसन्न राहते ना
हो आणि खाानदेशाच जेवणच तुम्ही भाकरी ठेचा हे त्यांच प्रसिद्ध म्हणजे विविधने आपल्या म्हणतात खाद्य पदार्थ आहे ना का
हो खूपच प्रसिद्ध आहेेतो आणि त्या चविष्ट पण तेवढाच देतो ना
चोवीस टक्कनो देत तुम्ही बरोबर पेक्षा हे तर छानच लागतात
हो अगदी बरोबर हे तर खूपच गरजेच म्हणजे ते लोक तेच खाताना तर त्यांना त्यांच तेच असत मेन अ तिकडं ते ज जास्त फेमस असत
हो अजून ते त्यानंतर आपण बाग
काय आहो आणि आपण ना अन्नाचा पण आदर करणे प्रत्येकाच कर्तव्य आहे ना ते करायला पाहिजे आपण अन्नाची नासाडी नाही करायला पाहिजे ना खूप लोक अ अन्नाची नासाडी करतात अ अन्न खूप वाया घालवतात अस नाही करायला पाहिजे हॉटेलमध्ये जाताना तर खूप भरपूर जेवण घेता ऑर्डर देतात थोडस खाता आणि बाकी सगळ फेकतात डस्टबिन मध्ये हे नाही करायला पाहिजेल
तुम्ही कर
हो आणि आपल्या ताट्या जितक्या आवश्यक असेल ना तितके जणण घ्यायला पाहिजे जास्त घ्यायला नको ना
हो
हॅलो आवाज येतोय
हो हो
ह आणि आ कस आहे ना, हा आणि उरलेल्याना पण ग-गरजू लोकांना देण्याचा प्रयत्न करावा आपण. जास्त करून जेणेकरून त्या बिचाऱ्यांच पोट तरी भरेल, आणि अन्न तयार करण्यासाठी पण शेतकरी मग मी समजा आणि अनेक लोक मेहनत घेता ना. त्यासाठी आपण अन्नाची नासाडी करन त्याच बरं नाही वाटत ना.
हम, आणि बघा कोणाला म्हणजे कसं गोड आवडतं. चिकट, आंबट, अश्या पण चायनीज त कोणाला पारंपरिक घरगुती जेव भरपूर अन्नाचे प्रकार आहेत ना.
त्यामुळे तुम्ही, भोतीच केल पाहिजे. आणि कसं आहे आपण हुनच, हो आणि, हा आणि अन्नाचे महत्त्व पण समजून, त्यांचा सन्मान केला पाहिजे ना आपण?
हाव की.
शेवटी तर माझे मत मत घरगुती स्वच्छ पौष्टिक आणि संतुलित अन्न हेच सर्वोत्त अन्न आहे असं मला वाटत.
अगदी बरोबर अन्न पण म्हणजे काय ये, फक्त पोट भरण्यासाठी नसते ते आपल्या संस्कृतीचे प्र तीक असते, महाराष्ट्रात म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ आहार
हो म्हणजे फेमस पण वेगवेगळे पदार्थ असतात, पण मला तर असं ते आपल्या शरीराला ना बळ देते. मनाला आनंद देते आणि चांगले आरोग्य राहण्या राखण्यास पण मदत करते ना घरचे बो प जेवण.
हो.
नेहमी ना आरोग्य दायी अन्न खा वे, अन्नाचा आदर करावा आणि निरोगी जीवन जिवण्यासाठी ना योग्य आहारा
बाहेरच जेवण म्हणजे कस तुम्ही आठड्यातन किंवा महिन्यातन एखादे चायनीज खाऊ शकता, पण ते रोज च्या जीवनाचा भाग नसतो पण.
हो, चला मग तुमच्या जेव्हा बोलून मला खूप माहिती भेटली हा. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये धन्यवाद.